हॅलो.
हॅलो, नमस्कार.
हा नमस्कार.
हा मी नंदकिशोर बोलतोय. हा, तुमच्या जिल्ह्यामध्ये खूप सारे पर्यटन स्थळ आहेत, किल्ले वगैरे आहेत.
हो.
अ तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे कोणत्या, कोणत्या पर्यटन स्थळांना भेटी दिल्यात?
मी अ, माझ म्हणजे मी राहते प्रॉपर कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये- आमचे इथे पन्हाळा किल्ला आहे, ज्योतिबा आहे, महालक्ष्मी आहे. अंबाबाईचं मंदिर आहे, शाहू महाराज आहेत, त्यांच्याबद्- म्हणजे तुम्हाला माहित असेल, तुम्ही कधी आलात का इकडे?
हो, मी एक वर्षभर सातार म्हणजे पाचगणीला जॉब केलेला आहे. त्याच्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, पूर्ण जिल्हा तो मी जवळ जवळ फिरलो आहे. आणि एन एच फोर, जेव्हा दोन हजार तीन मध्ये चौपदरी काम चालू होत ना, तर तिथं, म्हणजे मी पार्ट टाइम जॉब पण केलेला आहे, ए्ज अ सुपरवा्हायझर. मी तेव्हा डी एड करत होतो, आणि मग मुंबईला डि एड करत असताना मी, म्हणजे पार्ट टाइम म्हणण्यापेक्षा माझे मामा कंपनीत असल्यामुळे मी त्याच्यावरती शनीवार रविवार जॉब करायचो सुपरव्हिजनचा त्याच्यामुळे- तिनही जिल्हे मी पूर्ण फिरलेला आहे.
हा हा हां.
त्यात तुमच्याकडचा पन्हाळा तर म्हणजे सांगायलाच नको. आणि कोल्हापूर शहर हे मला अतिशय आवडतं, आणि तिकडचे माणसऽ माणसांचा स्वभाव आहे ना ते गोड,, म्हणजेऽ झनझणीत रस्सा जो, काळा तांबळा रस्सा म्हणता ना. तो फक्त तुमच्याकडं तिखट आहे, बाकी माणस
हो, हो, ते तर आहेच, कारण की ते तांबडा पांढरा रस्सा असा आमच्याकडे ते फेमसच आहे.
हा, पण मी शाकाहारी माणूस होतो, म्हणजे आहे, पण मला तेऽ त्यांच्यासोबत बसायला, त्यांच्यासोबत त्यांच्ये खाण्याची पद्धत वगैरे मला आवडायच.
पद्धत आ ची जी आहे. आणि जे, म्हणजे जे माणुसकीे आहे ती, कुठेच भेटणार नाही.
हो, नाही खरंच ना, म्हणजे मला असं बोलायचं म्हणून बोलायचं नाही, खरंच मनापासून सांगतो. कारण मला हा, कारण कोल्हापूरच्या माणसांचा मला खूप चांगला अनुभव आहे. आता काही, चार पाच दिवसा आगोदर बरेचसशी मंडळी म्हणजे लेडीज सोबत माझं बोलणं झालं, आणि माझा टास्क पूर्ण रण्या मधे खरं म्हणजे कोल्हापूरकरांनीच मला साथ दिली.
हो का? अच्छा!
हा, खरं म्हणजे कार्या ॲप म्हणण्याचं ते मग नंतरच आहे, पण एक म्हणजे जेव्हा, विश म्हणजे तुमच्याकडचे स्त्री असो कख पुरुष असो ना मोकळ डाक
हो, ते तर आहेच, कारण की मनात काही नसताना, सगळ्या गोष्टी सगळ्यासमोर मांडणं, हे आमचं हे रक्तातच आहे कोल्हापूरच्या.
हा. आता आपण जेव्हा एकमेकसोबत, आता सहजच एकदम म्हणजे असं अ जेव्हा संभाषण करायला लागतो ना तर, त्यांच्यामध्ये म्हणजे मी जेव्हा दोन हजार- चार मध्ये माझे अनुभव म्हणजे घेत मला आले ना, ते खूप चांगले होते. मी फक्त शनिवार वार जॉब करायचो, बाकीचे दिवस मी मुंबईला असायचो, पण ते तिथली जवळ सर्व वर्कर मंडळी होती ना- ते मला सांभाळ हे करायची. आणि, म्हणजे, मला माझे मामा इंजिनिअर असले म्हणून मला काहीच त्रास नव्हता, पण ते सगळं मला आठवडाभरतच स्वतःच हे करायचे, आणि ते तेव्हा ते झाडं तोडाचं काम चालू होतं ना, म्हणजे शिरके बीजी शिरके कन्स्ट्रक्शन कंपनी ही साताराची आहे.
हा हा‌.
तर तिथले ते मग ते झाड तोड्याचं काम चालू होत ना, तर ते मजूर खरंच त्याना ते म्हणा सर आम्हाला- त्रास होतो म्हणे, पण आम्हाला काय कर आम्ही करू शकत नाही. म्हणजे
हां हां.
तर त्या लोकांनी ती मोठमोठी वडाची झाडं तोडताना, अक्षरशः लोकना जड जायचं. मनापासून त्यांची इच्छा नसायची.
हो, ते तर आहे‌.
हा म्हणजे उब्रंज पासून पुढं, तुमचा जो रस्ता आहे ना हायवे तिकड तर तिथं खूप म्हणजे त्या लोकांनी म्हणजे अक्षरशः वाचण्याचा प्रयत्न केला होता. पण ते चौपदरीकरण नसल्यामुळे हे करता नाही आलं‌ काय. त्यांच्यामुळे मला माणसं आवडतात तुमच्याकडची.
हो तुम्ही आता कुठे बुलढाणा च.
हो बुलढाणा नांदुरा तालुका. महाराष्ट्र एक्सप्रेस येतो ना, आमच्याकडे शेगाव गजानन महाराज संस्थान आहे ना. हे जगातलं सर्वात स्वच्छ अच्छा आणि सर्वात शिस्तीचं देवस्थान आहे तुम्ही जर नक्की या एकदा याला भेट द्या‌.
हो हो येणार आहे कारण की अजून काही त्या गोष्टी घडलेल्या नाहीत.
जेव्हा तुम्ही येणार ना, माझा नंबर आता कायमस्वरूपी सेव्ह करा. आणि मला तुम्ही इथे यायच्या आधी दोन दिवस अगोदर सांगा मी तुम्हाला पूर्ण हे कर आणि शेगाव सारखं गजान महाराज संस्थान सारखं पूर्ण जगामध्ये देवस्थान नाही मी तुम्हाला याची गॅरंटी देईल‌.
हो ते तर आहेच, कारण की शेव गजानन महाराजांच आम्ही भरपूर ऐकून आहे.
गजानन महाराजांचं देवस्थान ऐक बघितल्याच्या नंतर तुम्हाला समजून की महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये किती किती म्हणजे गोंधळ आहे, किती म्हणजे घाण आहे, आणि कि- ती लोक तिथं म्हणजे एक प्रकारे अ देवीचं दर्शन- येतात पण त्यां मानसिक शांतता भेटत नाही. तुम्ही जेव्हा गजानन महाराज संस्थांचं दर्शन कराल ना याल ना. तुम्हाला मानसिक शारीरिक आणि आर्थिक तिन्ही गोष्टीच एक समाधान मिळेल. सरळ कोल्हापूरून बसायचं- आणि महाराष्ट्र एक्सप्रेस मधून शेगावला उतरायच.
हा हा हां. नक्की कधीतरी त्या देवाला कधीतरी भेट देऊ त्या मंदिराला.
नक्की या.
हम.
आमच्याकडे लोणार सरोवर एक प्रसिद्ध आहे.
हा हा.
ते अश्निपातनें झालेलं आहे. आणि दुसरं म्हणजे गजानन महाराज संस्थान या दोन गोष्टी- आमच्या आणि राजमाता जिजाऊ यांचं माहेरघर.
अच्छा! म्हणजे तेही असं फेमस
हो हो हो. तिथं आहे त्यांच जे त्यांचे वंशज जे आहेत ना अजूनही म्हणजे सो त्यांचे जे महाल आहेत. जो वाडा आहे.
अजूनही आहेत.
हो अजूनही आहेत, सगळं व्यवस्थित म्हणजे आता ते पडझड झाली पण ते बऱ्यापैकी ज- तन केलेला आहे, आणि तो जो ज जिजाऊचे जे वडील आहेत ना, त्यां- हे आहे, ते आहे, अजून सगळ व्यवस्थित आहे. म्हणजे जवळ जवळ जतन झालेलं आहे जे होन.
पुर्वजांच जे काय आहेत,
हा आणि ते पूर्वज आहेत ना त्यांची इथं, हो आहेत पूर्वज इथंच आहेत त्यांचे, जाधव.
म्हणजे कोल्हापूर सारखंच बघण्यासारखं आहे, तुमचं बुलढाना.
हो, तेवढं नाही. पण म्हणजे हे, हे सांगत आहेेत ना. हा म्हणजे गजानन महाराज संस्थान, एक लोणार सरोवर, आणि सिंदखेड राजा.
हा हा हां.
आणि मी जिथ राहतो नांदुरा तिथ एकशे पाच फुटाची हनुमानाची मूर्ती आहे.
हां
म्हणजे मोठी मूर्ती आहे ती, तुमच्या मागे डिस्टर्बनस आहे. आहे मॅम तर ते म्हणजे कौल कॉल काउंटला थोड हे होईल.
हां हां. एक मीनीट हं मी साईडला होते, मगाशी कोण नव्हत त्याच्यामुळेच. हम्म, हा बोला आता.
तर तुम्हाला आता पन्हाळगड तर समजा हेच आहे, एवढ तिथ आता हे नाही राहिल. पण कोल्हापूर शहरामध्ये जयप्रभा स्टुडिओ जो लता लता मंगेशकरांचा होता तो मी बघितलेला. कोल्हापूर शहर फिरलो, रंकाळा तलाव तर बर प्रसिद्धच आहे. आणि जुन्या खानवळी ज्या म्हणजे जुन्या काही ज्या आहेत ना असे हॉटेलस् मला ते आठवतात. साधारणतः म्हणजे आता बावीस वर्ष झाले त्या गोष्टीला. ते मस्तपैकी जुनी असे बस बैठक, आणि तिथली मिसळ.
हो, ते तर आहे कारण की मिसळ वगैरे सगळ्या गोष्टी, असतातच, म्हणजे खाण्यासारख्या कशा म्हणे तिथे. त्याच्यामुळे होतात, की पहिल्यासारखी जी चव आहे, ते अजूनही जपतात.
हो, मला मी नॉनव्हेज खात नव्हतो ना, तरी ते लोक बसायचे नंतर मला ते म्हणजे त्यांची ते मस्त तस बघायच वाटत ते, ते एकदम नळी वगैरे फोडायचे एकदम
हो, हो ते तर आहे कारण की ति चव चव कस, म्हणजे भाकरी वगैरे त्याच्या बरोबर जी असते जोंधळ्याची. ज्वारीची, त्या गोष्टी म्हणजे खाण्यासारख वगैरे भरपूर.
आणि त्यांची ती बोलायची पद्धत ना, खावा की खावा कि.
हा, हो ते तर आहेच.
तेव्हा निवेदिता माने होत्या मला वाटते खासदार.
हो का?
हो दोन हजार चोवीस म्हणजे आता चोवीस वर्षात निवेदिता माने वगैरे होते मला अस नेमक आता सांगन म्हणजे नव्हते त्यानंतरण त्या दरम्यानच विषय आहे तो.
हा हां हां हां.
हा, तुम्ही काय करता?
आम्ही, आता सध्या मी हाऊस वाईफ आहे, माझ बाळ लहान आहे. हां, त्यासाठी
चालेल, चालेल. आता माझ्यात, माझ ऑलमोस्ट माझ म्हणजे, संपूर्ण टास्क झाला आता माझा हा शेवटचा कॉल आहे. तरी मी इतर जणांना सांगन तुम्हाला हे करायला, रेफर करायला. एक-दोन आहेत ना जेंट्स, त्यांना जर झाल नसेल की तर सांगन. हे पहा, तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटत असेल तर.
ठीक आहे, नाही म्हणजे कसय आहे माझ्या हसबेंड पण तेच जॉब करणार आहे तर त्यांना मी नंबर त्यांना पण देतऽ ते त्यांचा.
आता मला वाटतय, बंद झाल कार्य. बंद झाल ना आता
हो. पण आता त्यांचं ते टास्क साठी, मला मेसेजेस येत आहेत.
तुम्ही कोणाच्या रेफ्रन्सने, इथं जॉईन झाल्यात?
अं.. मी म्हणजे माझे जाऊबाई आहेत, त्यांच्या ते मैत्रिणी आहेत ऐश्वर्या म्हणून, त्यांच्या रेफरन्सने झाले.
हा म्हणजे तुम्ही सरळ-सरळ कार्या मध्ये, इथं कसं आता यांचं जे आहे ना इथं यांनी लोकवाणीचं म्हणजे आता जे ज जे जॉईन करायचे ते करतात. तर तो पुढचे कोणी करणार नाहीयेत, तर त्याच्यामुळे तुम्ही तुमचे मिस्टर
लिंक झालेलं आहे, पण त्यांना कॉल वर बोलण्यासारखं कोण नाहीये.
ठीक आहे ना, मी तुम्हाला दोन जेंट्स चे नंबर देतो. तुमच्या मिस्टरांना तुम्ही हे करून घ्या. मग त्यांचा नंबर, मला इथं सेंड करा. माझ्या च्या वर आणि मग मी त्यांना, त्या जेंट्सचे नंबर सेंड करन. तुम्हा, तुमचेच नंबर त्यांना सेंड करून देईन. तुमच्या मिस्टरांचा नंबर शेअर करा सर मला. चालेल.
हां.. हां ठेवू?
हो ठीक आहे, ठीक आहे.